हॅलो.
हॅलो हा काय चाललंय चा पण झाल काय.
झालं बघा तुमचं?
आमचं झालं आता जनावरांचं दूध तेन जरा काढून झालं.
हा त का काढताय साव
काढतोय की
हा जनावर किती ये
जनावर हायेत दोन तीन हायेत लहान मोठ
हा हा गाई य
काय ताई नाही चहा पाणी झाला.
चहा पाणी झालं बघा जेवणाचं आता आवरायचं च हम्म हम्म मग तुमचं जेवणाचं.
आता कराय अजून इकड गोठ्यात आहे. जेवायला. आता आज बूक नाही की जरा दाळीची आमटी करायची भात चपात्या जरा हायेत सकाळयच्या
हा.
आणि भाजी कायतरी बनवाय जमा्हा.
हम्म हम् आम्ही मोडा शमती. आमटी करणार आहे.
हा.
आणि भात भात. त्री आणि गेटबाजीला जरा अजून का करायच म्हणत. तुम्ही झुणका कसा करताा.
आमही म्ह पिवळा मिरची घालून काय कस चटणी घालून. अ त्याला आललंलसून ना सु जरा. चेसून मिरची चेसले आणि जिरम. मोहरी टाकन कडे पता. त्यालं लसण पेस्ट टाकून फोडणे टाकायच आणि पुन्हा त्यात. पीठ कर कटून असं खरगटायचं पिनघाती होता.
आम पण तसच करत च. काय मग मिरची. निघालतातचील.
तसंच क.
ह हा मान का.
हा पवाता. तिकड.
हेगळ पावसाचं वातावरण झालं. तुमच्या तिकडं?
हा. आमच्याकड पण जरा गार वार सुटलं. कत्ता.
हम्म हम् पाऊस काय यंदा नाही वाटत हम्म?
म्हणाय लागल्या आत म आता बघ की.
हा हा काय पडत नाही चार दिवस झालं उन्हाना. कितीन उकडतं किती दुपारच. घाम जाते अंगाचा केवढा. हम्म ते ना हम्म हम्.
ह काय नाही बघा तेच म्हटलं आता काय तर जेवणाच काय काय करायलायसा बघूया.
हम ते फिराय गेलतासा का कुठं?
उन्हाळ्याच्या सुट ट्टीत नाही कुठ जायला, ऊन एवढं जास्त पडलंय आणि कुठं जायचं. होय.
च जरा.
जायच आता.
हम्म महाबळेश्वरला गेलतासा?
महाबळेश्व श्वर नाही वो कधी. पन्हाळगड ला परवा गेलेलो. पन्हाळगड, महालक्ष्मी, जोती पन्हाळगड ला म्हणजे बघण्यासाठी खर तर चांगलाय, किल्ला मस्तच आहे. गेलं की म्हणजे महाराजांच्या काळातलं कोरीव काम दगडी आणि त्यांनी धान्य सा ठेवायला केलेल्या खोल्या वगैरे चांगल्या आह मस्त आहे बघण्यासारखं.
हाय काय? हा हा.
जावा
हम्म. आम्ही रायगड जायच म्हण तोय. तिथं पण बघायसारखं हाय म्हनत्यात, बघूया आता कधी जायचं घडतय. हा हा. तुमच्याकडे काय प्राणी आहेत काय मांजर, कुत्र?
आमच्यात एक हाय प्र प्राणी, आणि जनावर काय हायत. मांजर एक हाय ते काय नुसता झोपतईच. हा तुमच्यात?
आमच्यात हाय एक मांजर हाय.
हा हा.
हम्म हम. मग? आम्ही येणार होतो आंबाबाईला, पाया पडायला. खरं गर्दी लय हाय चालू हाय, मे महिने सुट्टी चालू हाय, जे ते दर्शनालाच चाललंय. अगरदी ना ते दर्शन होेत नाही ना व्यवस्थ यथ मग आीध्ये गेले आताच सण चाल म्हणल्याची करत चालूात आता दुसऱ्यालाणी असतंय नव देव नवरातनला बसत तुमच्या इथं नवरत्न धरते हम्म कस करत असं नवरातन तुमच्यात काय खात्यात
काय फळ फ दिवसभर खायचे संध्याकाळी मस्तत असत तुमच्याकड
आमच्याकडं आमच्याकडे असं दही पात्या खही खायत नाहीत शबू कोुणाम पहि तने चिंता काू खत्यात नसेल तर फळावर दूध खारीक असंच खाऊन करत आता एक कि का आणि नुसतं खारे का आणि तीर्थावर करते ना
त्या देवाच महात्मा असत तेवे
हो शेवटी देवाचं महत्व आहे खरा
वर
आणि तेथ अस नाही हे पण होत असणार देव शेवटी ते अंगात ताकद देत असणार
होय होय हम्म
मोडा शमती तुम्ही कशी करता असा
मोडाची आधी मटकीे भाजून घेतं आज काय घरातच मोडं काढतोय, विकतच काय? कधी आणतं नाही.
मग त्यात काय काय घालतासा, नुसता मोड की,
कांदा, टेमँटो घालून ना आमटी करतोय, भाजी सुक्क मुग करायचं.
ह ह नाही मोड नुसता घालता काय? मिक्स मोड करतासा
मिक्स करतोय बटाणे मटके असं परत ते मसुरा असल्या तर चव येत्या, ना त्याच्यामुळं मिक्स असं, की होय तुम्ही कसं करतात? आमच्याकडे सांग त्यात
हम
मिक्स भाजी करत्यात पण वांग हे दोडका, बटाटो असलं, तर तेवढंच दोन तीन भाज्या मिक्स करत्यात. भाकरी आमच्याकडे मग घाऱ्या पोळ्या असत्यात. संक्रांती ला
हा आमच्या इकडं मिक्स भाजी तिला, मग बाजरीची भाकरी करत्यात बाजरीची भाकरी तिळ लावून राळ्याच्या तांदळाचा भात परत वांग वरण, वटाण
हा
का असं सात हे करत्यात, मिक्स ते काळ काळ बी अस ते ते परत आणि काय? असतंय कि हरबुर सोलान
हा
असं मिक्स करून कनी शेंगदाण्याचं कूड शेंगदाणा घालते आ आाखंड थोडं. वर्ण थोडं घालतेत आणि शेंगदाण्याच कुठे घलून भाजी करतात.
हा हा.
जे काहीत करतत. मेथीची म्हणा. त्याच्यावर कांदा. असं ठेवून का नाही पाच घरात वाटतात.
हा.
तुमच्याकडे वाटतात.
आमच्याकड का वाटत नाही शक्यतो आ त्याच्याकडं गौरीत न वाट त्यात
काय वा भाकरी वाटतात का.
तुमच्या कडे गौरीचा सण कसा असतोय.
आमच्या इथ गौरी जस नाही, म्हणजे गौरी एवढी मोठी नते, सडा गणपती असत्यात. तुमच्याकडे असते मोठ्या ना.
आमच्याड गणपती गौऱ्या असत्याात, बायक आठ नऊ दिवस खेळायला ते नाचत्याात. आली दिल दिवशी सु दरी म्हणून भाकरी. भाजी शिदोरी चार घरातली द्यायला लागते.
ह
आणि बायका आठ नऊ दिवस, खेळत सात आठ दिवस.
हा.
पुन्हा मग गणपती विसर्जनला त्यां जायचं, असतं त्यातल्या त्यात बऱ्यापैकी.
हा हा आमच्या इकडं अ काय असं हे नाही, सोडा गणपती आणत्यात हे करत्यात, खरं बघायला बिघायला असं नाटकं म्हणा. कार्यक्रम असे चांगले असत, आमचे इकडं. कोण कोण भजन ठेवतय कोण पण काय काय संगी भजन ठेवत तेया
हा हा.
रात्रीचा. अ खरं बघायला भारी वाटतंय.
होय होय बघण्यासारखं.
आता आलं कि, गणपती जवळ श शंभर दिवस राहिलेत.
कोथिंबीरच्या वड्या कशा करताय तुम्ही.
कोथंबीरच वय त्याला कनाय साहित्य बघा. कोथमीर.. बेसनच पीठ कोथबिरीला जास्तच प्रमाणात व बेसनचं पीठ सोडा. आणि कोण मिर घालतय कोणा चटणी घालत. ते चटणी वापरतेय. मग कुथमिर एक एकदम धुून जरा त्याचं पाणी नि कळायचं. आणि मग एकदम बारीक अशी चिरायचे आणि बेस तुमचं पीठ चटणी मीठ जरा हळद जरा सोडा घरून ते मळायचं जरा तेल त्यात कडवून घालायचं. जाहा म्हणजे चव येतीय आणि म्हणून त्याच्या लांबड्या लांबड्या अे गोल मध्ये हे करायचं. गोळ करायची आणि त्याला उकडायचं. चांगलं पकायचं असं घट घसतो ते मऊ राहिलं की मग मोडते थोड्या.
हा हा.
पाचऱ्यात खाली पाणी ठेऊून चाळणी न क नाही असं उकडतंय आणि मग तेला तर घालून तळायच्या
हा हा
कोथमीर खर त्याला कणी अशी कवळी लुसलुशीत पाहिजे जून असली कणी अशी त्याला काचकच लागते इ ते असं जरा
हा हा कवळी लागत असं शिजण्यासाठीार हा हा
तुम्ही करता
आम्ही करत नाही कधी कधी ते केले की ते त्याला मग तळताय तुम्ही आणि
होय तळतय उकडल्यानंतर ना
हा हा चळायला पण चव लागत असल
तळल्यामुळे चव लागते ते आवळाच्या पाणा परत तर चालत म्हणजे ते चट मठ घालून परत्या लसूण घालून हम् फोडणी टाकत्यात खर ह्या निवड्या जरा तळ्या कीच चांगल्या लागत्या ओ
हा हा
चऊ लागत तळ कि वाड्याला त्या
हा हा
ह ह करून बयगा का एकदा कधी तर म्हणजे समजल
कधीतरी बघतो की करून
हा म्हणजे चवी लाग त्यात भरप
केलकी बर थांबा करत करतो आणि